हॅलो? हॅलो?
मग आमी बोलत होते, पण आवाज येत नव्हता. नमस्कार!
हॅलो?
हा बोला, बोला ना,
हा, नमस्कार! झाडे लावा, झाडे जगवा, हे अभियान राबवल्यानंतर छान आहे आपल्यासाठी, तुमचं काय मत?
हो ना, झाडे लावा झाडे जगवा, आहे आ म्हणजे झाड, लावले तर आपण.
त्याच संगोपन पण, करायला पाहिजे.
हो झाडे लावा हे, आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे.
रोजचे रोज, झाड म्हणजे झाड लावले तर, आपण पाणी पण घालायला पाहिजे त्याला, वेळेवर पाणी घातल्यानंतर, वेळेवर झाड आपल्याला पण, फुलं देईल, फळ देईल,
हो, ना ते फळ फुलं पण आपण, म्हणजे आपल्या उपयोग साठी च आहेत. फळ खाल्ल्याने प्रोटीन येत, विटॅमिन
हो, ना हो,
फळं आणि, फुलं पण फार महत्त्वाचे, आणि त्याच्यापासून म्हणजे औषधी, ती डबा वगैरे बनत,
आणि झाडे लावा, झाडे जगवा हा, संदेश पर्यावरण संरक्षणासाठी अत्यंत महत्वां आहे.
हो ना
आणि झाड आपल्याला प्राणवायू देतात म्हणजेच ऑक्सिजन देतात हवा शुद्ध करतात आणि वातावरणातील प्रदूषण कमी करतात
साडेे एक नऊ लोख ले
झाडांमुळे पाऊस पडण्यास पण मदत होते आपल्याला
हो ना
पाऊस पडल्यामुळे, आपली शेती पण व्यवस्थित येते, आणि बाकीच्या झाडांना पण व्यवस्थित पाणी पुरवठा होतो.
हम हो ना,
आणि आज वाढते, प्रदूषण आणि जंगल, थोडाने हवामान या बदलामुळे, झाडांची संख्या कमी होत चालली. आणि झाडांची संख्या कमी व्हाल्यामुळेळ, चिमणी पक्षी कावळे वगैरे, अशा पक्ष्यांना निवारा भेटत नाहीये.
हो ना
त्यामुळे आपण एकतरी झाड लावलं पाहिजे
फटक्या नाहीो झाड
प्रत्येकाने दरवर्षी किंवा एक तरी झाड लावायला पाहिजे दरवर्षी
हो ना आपण तिथं आपण म्हणजे झाडे ह लावलीच पाहिजे आता अ निसर्गामध्ये आता आपण काय म्हणतात ते अ प्लांट वगैरे आपण हे घरामध्ये पण लावू शकतो पण झाडे आपल्या बगीचामध्ये पण लावू शकतो शेतामध्ये पण लावू शकतो
हो आणि झाड लावताना आपण पाणी आपण पाली भाज वरे ुलेलं पाणी असतं ते असं वेस्ट करण्याऐवज ते झाड न टाकले तर झाडांची वाढ होते ना वेळेवर
कि मग मिठीिकाण आप म आई ना मा ख
आणि
आणि कोणी कोणी तर झाडे म्हणजे ते नर्सरी म पण तिथ पण झाड असतात तिथून अनण लावतात झाडे
आणि अस त्या मोठे होईपर्यंत जप नाही झाडा आपल्याला मोठं होईपर्यंत पण जपण तितकं म्हणजे काळजीचं आहे
नाही नाही ते मी थां पाहिजे झाडे म्हणजे अ लावल्याने ना म्हणजे फार आपल्याना ऑक्सिजन वगैरे पण भेटत पण मोठ टमटर झा
शुद्ध हवा भेटते आपल्याला त्याच्यापासून लाकडं भेटतात झाडांपासून आपल्याला लाकूड पण भेटतं ना
हो ना
् शुद्ध हवा भेटते कार्बन डाऑक्साइड भेटला जातो
हो ना.
आणि सावली पण मिळते मेन महत्त्वाचं म्हणलं तर आणिऽ पक्ष्यांना निवारा पण मिळतो, आपल्याला फळं मिळतात फुलं मिळतात.
होां, झाड ही म्हणजे,,, हो ना.
आणि झाडे लावा झाडे जगवा हाऽ केवळ घोषवाक्य नसून आपल्याला पृथ्वीच आणि भविष्यातील पिढ्यांचा आपणऽऽ रक्षण करण्याचा एक संकल्प आहे,, प्रत्येकान झाडं लावूनऽऽ त्याच संगोपन केलं तर पर्यावरणधिक म्हणजे हिरवगारऽऽ छान अनि निरोगी बनतय.
हो ना म्हणजे आता झाडे लावा झाडें जगवा म्हणजे हे ना जीवनात आ आहे आणि आपल्या अजून श्वास घेण्यासाठी पण प्लना मदत करते परंतु म्हणजे आधुनिक युगामध्ये विकसा आणि वाढत लोक संख्येमध्ये पण नावाखाली आपण सरस जंगलतोड पण करत आहोत पण झाडी कमी झाल्यामुळे जरा तापमान वाढत आहे,, आणि दुष्काळ पण पडत आहे. आणि प्रदूषण भयंकर पणऽऽ म्हणजे रूप धारण करत आहे, तर पुढच्या पिढीसाठी आपण झाडऽ तोड तर नाही करायला पाहिजे, जंगलतोड,, तर आत म्हणजे आपल्याला पाणी वगैरेऽ
पण आहेत.
हो ना.
आणि सिटीला तर झाडांचे खूप तोड होते,, कारण कन्स्ट्रक्शनवाले बिल्डिंग बांधायचं मनल्यानंतर तिथऽ तली झाड तोडतात,, आणि तिथ बिल्डिंग उभा करतात.
आणि, आणि पाण्याचे प्रमाण टिकवुन पण ठेवतात पण आज झाडे लावली नाहीतऽ तर उद्याच्या पिढीला शुद्ध हवा आणि पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल.
हो, हो ना.
आणि, त्यामुळे आज आपण म्हणजे सर्वांनी मिळून तरी आता म्हणजे एक झाड लावलेऽऽ पाहिजे म्हणजे ते निगा राहू शकऽ ते आणि पुन्हा एकदा हिरवेगार पण बनू शकते.
हो ना,, आणि आपण आपल्या घरामध्येऽऽ किंवा परिसरामध्ये, आजूबाजूला वगैरे आपण झाडं लावायला पाहिजे,, शेतामध्ये वगैरे,
दुष्काळ पडत आहे आणि प्रदूषण भयंकर रूप धारण करत आहे तर अंऽऽपरंतु आजच्या आधुनिक युगात विकास आणिऽऽ वाटे लोकसंख्येमध्ये नावाखाली आपण सरासर जंगलतोडऽऽ नाही करायला पाहिजे,, झाडेऽऽ आज मी म्हणजे अत्यंत,, आ्मही म्हणजे झाडेऽ म्हणजे आम्ही महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये तर लावतोच,, एक दोनऽ तीन झााड.
ह, आम्ही पण आम्हीऽऽ पण म्हणजे,, वर्षाला एक झाड लावतो पण त्याचा व्यवस्थित संगो पण करतो आणि ती मोठी पण करतो. अ कारण उगं झाड लावले आणि त्याला पाणी नाही घातलेनंत ते सुकून जाईल ना, आपल्याला कुठं त्याच्यापासून फळ आणि फुलं मिळणार आहेत, त्यामुळे त्याच वेळेवरऽ संगोपन करायला पाहिजे, त्यामुळेऽ आपल्या लेकरांना किंवा आपल्या कुटुंबाांना किंवा इतर व्यक्तीऽ
तेच नावक आणि ते लावतातऽऽ तर किती मुख्य फायदे पण असतात,, अ शुद्ध हवा आणि ऑक्सिजन म्हणजेऽऽ ते का? पण डाऑक्साईड सोशुन घेतात, आणि म्हणजे आपल्याना सर्वांना शुद्ध ऑक्सिजन देतातऽ
ह
पावसात म्हणजेऽ जंगल ऽऽआणि झाडे माणूस निर्मितीला आणि पाऊस पडण्यास पण मदत करतात. तात, जेवढी झाडे राहिली तेवढी मगऽ झाडामुळे मातीला घट्ट धरून ठेवतात,,, होऽ
झाडं लावल्यानंतर आपले जमिनीची धुप कमी होते,, आणिऽ पक्ष्यांना, प्राण्यांना निवारा पण होतो,, आपल्याला पण निवारा होतो,, कारण उन्हाळ्यामध्ये आपणऽ घरामध्ये बसल्यानंतर गरमी उष्णता वाढल्यानंतर गरमी व्हायला लागल्या नंतर आपण झाडाखाली जाऊन बसल्यावर आपल्याला थंड हवा येते ना त्यामुळे आपल्याला पण एक निवारा मिळतो सावली मिळते.
झाडापासून आपल्याना न फळे फुले लाकूड आणि मग औषधे पण मिळतात त्याच्यापासूनही सर्व काय बनतं फळ फुलां पासून
हो ना हो ना
आणि न उन्हामध्ये पण नाहीखास वेळेस आपल्याना झाडे पण खूप काम ठेवतात म्हणजे झाड खाली सावली देतात उष्णता कमी करून तापमान नियंत्रण ठेवतात हे पण खूप फार म
फक्त हो फक्त झाडं लावण पुर नाही तर त्याच रक्षण पण करायला पाहिजे आणि मोठं होईपर्यंत तितक्याच जपायला पण पाहिजे.
पर्यावरणाचे निरोगी पण राहते आणि म्हणजे फक्त झावडे झाडे लावणे पुरेसे नाही. पण तर त्यांना नियमित पाणी रोज देऊन मोठे करणे म्हणजे हे झाडे गवणे हो झाड एक मुलने तरी सर्वांनी झाडे लावली पाहिजे.
पाहिजे हो आणि झाड चोड म्हणजे सिटीलाच जास्त होते गावाकडे जास्त असं प्रमाण नाही. झाड तोडायचं कारण गावाकडं तेवडं कन्स्ट्रक्शन बिल्डिंग वगरे नतात ना छोट छोटी घरं असतात त्यामुळे गावा. ते व्यवस्थित असत वातावरण सिटीला जास्त कन्स्ट्रक्शन असतात त्याच्यामुळे बिल्डिंग बांधण्यासाठी झाडं त्यामुळे पक्ष्यांना निवारा भेटत नाही तिथं पोल्युशन पण जास्त होतं झाड तोडल्यामुळे आणि पोल्युशन जास्त झाल्यामुळे आपल्याला आपलं आरोग्याची हेळ सांडवते आणि त्यामुळे आपल्याला असस्त मा वगैरे असं त्रास होतो. त्यामुळे झाडं जर लावल्यानंतर आपल्याला शुद्ध ऑक्सिजन भेटतं त्यामुळे अस्तमा वगैरे असं रोग पण होणार नाही. आणि आपल्याला त्रास पण होणार नाही आपलं पण आरोग्य व्यवस्थित राहतं त्यामुळे झाडे लावायला पाहिजेत.
हो ना
आणि झाडं लावणं हे आपलं आपणच माह तर लहान मुलांना पण सांगायला पाहिजे कारण त्यांना आतापासून सवय लागल्यानंतर त्यांना मोठेपणी पण सोपं जातं. आणि आपल्यालाच नाही तर त्यांना पण शुद्ध हवा भेटते सगळ्यांनाच प्राण्यांना, पक्ष्यांना वगैरे सगळ्यांना मा मनुष्याला वगैरे स ना सुद्धा हवा भेटते त्यामुळे आपण जराड लावायला पाहिजेत.
आणि अ अजून आपण म्हणजे बर््डेला वगैरे आपण रिकाम म्हणजे रिका पैसे बाहेर घालतो पार्टी वगैरे याच्यामध्ये पण पण तेव्हा आपण एक झाड वगैरे हो झाड पण लावली. पाजे तेव्हा तर म्हणजे आपले पैसे वाच म्हणजे आप नाट आठवून पण राहिल की हा मी झाड लावलो होतो ते आज एवढं मोठे झालं आणि मी ते झाडाला म्हणजे रोज पाणी तिथं आपण फक्त झाड पण लावली नाही पाहिजे. झाड लावले. तर त्याला पाणी पण टाकायचं पण आपलं मोठं पण काम कराय म्हणजे मोठं त्या झाडाला मोठं होण्यासाठी. आपण त्याला
पाणी घातलं पाहिजे हो पाणी घातल्यानंतर ते व्यवस्थित वाढ णी वाढल्यानंतर आपल्याला त्याच्यापासून फुलं भेटतात फळं भेटतात ऑक्सिजन भेटतो. सावली भेटते थंड हवा भेटते त्यामुळे आपण ते लावले म्हणून सोडून नाही द्यायला पाहिजेत आपण त्याचं संरक्षण करायला पाहिजे. वेळेवर त्याला रोजच्या रोज पाणी घालायला पाहिजे फवारणी करायला पाहिजे. असं करायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला पण चांगलं आपल्या आरोग्यासाठी पण आणि इतर परिसरामध्ये जे राहणारे लोक आहेत. त्यांच्यासाठी पण चांगलं आणि प्राणी पक्ष्यांसाठी पण चांगलं. कारण पक्ष झाड झाडतोड जर केली तर पक्ष्यांना बसायला जागाच नाही ना. त्यामुळे त्यांची घरटी मोडली जातात त्यामुळे त्यांना राहिला निवारा नाहीे त्यामुळे झाड तोड नाही झाली पाहिजे. त्याच्यावर ते पक्षी घर बांधतात त्यामुळ ते त्यांना ते निवारा आहे ना एक. त्यामुळं झाड ो नाही झाली पाहिजे झाडं लावली पाहिजेत आणि त्याच संगोपन पण केलं पाहिजे.
हो.
मग छान तुम्ही पण एक झाड लावा आम्ही पण झाडं लावू बाय बाय.
हो चालेल.